हॅलो
काय करताय?
स्वयंपाक झाल बघा तुमचा झाल?
ज्यो माझ्या सा सकाळी साडे आठलाच जातत हो त्यामुळे मग त्यांना टिफिन वगैरे द्यायला म्हणत स काय लवकर करते सगळ.
हा माझ पण तसच ये पण आज गेस्ट आलेत म्हणून जरास लेट झालय. त्यामुळ निवांत चालूय उन्हाळा काय म्हण त्या तिकड
उन्हाळा आजच खूप आभाळ आलाय म्हणजे वातावरण अस पावसाळ्यातल वाटालय
होय काय?
तल्यापासून असा आभाळ
बरं आहे ना पण नाही चांगल आहे गरमीपेक्षा ऍटलिस्ट बर
अस वाटतय काय गर गर्मीपेक्षा ते बरं अस वाटतय पण अस मंद मंद वाटालय सकाळपासून म्हणजे काही करायची इच्छा नाय हा हो.
ते मला बाई वाटतय की हे बर रखख त करण्या पे-
हो हो हो हो हो
बाकी अजून काय म्हणताय तब्येत वगैरे
आहे छान आहे निवांत आहे तुमची कशी आहे सांगा?
मस्त आहे आमच असच चालय सुट्टीला कुठे ट्रिपला वगैरे
सुट्टीला मुलीला मुलीला समुद्र पाहायचा होता तर ती डिस्कवरीवर वगैरे समुद्र पा बघितले ना तिन त तिज की की मम्मा तो समुद्र तयार करमी पाण्यात
अरे आहो लेकरांच काय करायचं हा.
केवडू सुंदर बोलली म मी यांना म्हटलं की आपण जरा समुद्र दाखवून आणू तिला, मग काय लय म्हणजे तिला पहिलीच मोठी ट्रिप तिची झालीय आम्ही गणपतीपु्ळ्यालाच जाऊन आलो मग तिला म्हणजे देव पण होईल म्हटलं आणि गणपतीपासून सुरुवात करूया तिज फिरण्या ची आणि समुद्र खर ती भिली एवढं पाणी बघून ती
आपण बघत तरी होतो आपल्याला वीहीर वगैरे माहीत होती सुट्टीला आपण ते विहिरीत जाऊन पोहायचो
हो-हो-हा विहिरी गावाकडे कॅनल वगैरे असतात त्यामुळ आम्हाला पाणी जास्त बघितल्यान काही नाही वाटत पण तिला ते समुद्र बघून भीती वाटली मग थोडंसं खेळली खूप नाही आत आली आमच्यासोबत अगदी पाणी टाचेला लागेल एवढ्याच एरियात खेळली माती तिथे वाळूची घरं वगैरे बनवली म्हणंजे तिकडणा आल्यानंतर दोन दिवांनी तिजच ममा आपण आता दुस्या समुद्राला
अरे ह ह ह ह ह अवघडच ये उन्हाळाही होत आहे हो ना, शक्यच नाही आता लेकरांना प्रवा अस करायच घेऊन त्यामुळं असं वाटते की नको आता घरातच बरं, माझा पण प्लॅन होता कोकणात जायचा माझी मावशी तो घरी होता पण म्हटलं नाही हा नाही राहणार उन्हाळ्याच आणि खूप त्रास दिला आठ दिवस जायचं म्हणे म मण मग मी स्वतःताहूनच सांगितलं मला काय झांसं कसं पोरांचं खयचं प्या खूप अबदा होती बाहेर गे की आणि तिकड चं खाण्याची म्हणजे थोड वेगळंच पडतं नाही खालं तर मग काय करणार? मी काय बनवून देणार त्याला?
बरोबर
म्हटल्या नको जाता
हूं हूं हूं हूं हूं हूं मी कसं ना माझ्या मुलीसाठी काय करते माहितीये, मी तिला रेग्युलर चपाती भाजी जी आम्ही खातोय ना तेच मी तिच्यासाठी स्पेशल असं काही करते नाही म्हणजे अगदी दूध बोनविटा किंवा एखादं म्हणजे ड्रायफ्रूटचा लाडू किंवा पावडर हे वेगळं ठीकय पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही
छोले माझं बरबर खात ते पण त्याच कस माहितेय का त्याला चपाती जास्त नाही आवड म्हणजे आठवड्यातल तो दोनच दिवस खातस चपाती दोन नाय तर तीन दिवस बाकी त्याला भात खूप आवडं म्हणजे तुम्ही दोन टाइम दिला ना तर भात खातो पण आत त असय की त्याला अ म्हणजे मी हॉटेलची सवय नाही लावले क्वचित कधी तर दाल खिचडी खातो बाहेर गेल्यावर नाहीतर म सरळ मी घरात खाऊ घालून घेऊन जाते त्याला म्हणजे बाहेरची सवयच नको म्हणून मला ते कस होतं ट्रीपला गेल की, की बाहेरच तिकडचं वरण वगैरे ते गोडसर असतं ना? तर तो खायला बघत नाय आणि त्याच्यासाठी दूध खूप प्रिय आहे. म्हणजे त्याला झोपेतन उठून ब्रश केला की की दूध पाहिजे त्याला. म्हणजे मी त्याला अजून गिरगायीचंच दुध अ म्हशीचं दिलंच नाहीये. म ते प्रॉब्लेम असा होतो ना कुठे की ते प्रत्येक गावचं दूध वेगळं नाही पचलं तर काय करणार म नाष्टा त्याला खूप आवड इडली डोसा खातो तो पण जेवणाच वेळेस जरा मग प्रॉब्लेम होतो. काय देणार तुमच्या आतामध्ये आम्ही दिवसच गेलो होतो कोकणात. तर तो दूध नाय म्हणुन नार पाणी वगैरे पितो फ्रूटस सगळे खातो. म फ्रूट्स वर भागलं जेवणा वेळेस वरण चपाती नाही वरण भात खा नाही म ते असं झालं की त्याच जेवणाच बिघडलं
हा
आणि एखाद दुसरा दिवस काही पण मॅनेज होता त मी गावाला जायचं म्हटलं की रताळ्यापासून शिजून घेते त्याला मकना भाजून घे रताळे शेंगाचे लाडू फ्रूट्स घेऊन जायचे म ते दोन चार दिवसात कुटना म्हणजे एवढ मॅनेज होत नाही ना एखादा दोन दिवस होऊ शक
बरोबर म हिला हिला कसं दुसरं एखाद्या वेळेस तिला काही नाही खवचं वाटलं ना तर मी बेसनची पोळी करून देते सरळ
हा ते आपल्या घरातं अस ऑप्शनली काहीतरी देता येतं ना बाहेर काय करणार हूं
एक दिवस एक दोडका खिसून घालते. आणि दो काय वेजीस हा म काय अवेलेबल नसेल, तर एक टोमॅटो एक टोमॅटो एक कांदा खिसून घालते. हा म असं म्हणजे जे अवेलेबल आहे मी तिला स सगळ्या वेजेस त्यात घालून देते.
हा
हा म्हणजे पालक असेल तर बारीक चिरून ती घालायची म्हणजे जे हा म्हणजे ते तिचा असा प्रश्नच नाही पडत की मम्मी हे खाणार नाही ते खाणार नाही ती जे नको म्हणतेे ते तर बिंबळ म्हणत देते. मग
हा हूं असं हं
पण जर तिला खिसून मी बेसनच्या पोळीत घातल. तर ती एक दोडका खाऊन जाते तिच्या लक्षात नाही येत मग हा मग तस करते मी तस करते हो हो म त्या मुलांना छान होते आणि तिला बेसनची पोळी आवडती म मी म्हटल बेस्ट ऑप्शन हाय म्हटल मी अक्षरशः बीटसुद्धा खिसुन घालते. बेसनच्या पोळी त्याला पराठा म्हणजे बेसनची पोळी थालीपीठ टाईप करून देते मग तिला कलर्ड बघून मम्मा काहीतर छान आहे मस्त बनवली आहेस अस करते.
अ चालल की
हो
हम्म बरं म काय टेन्श
हो आणि मग माझी हो मग माझ माझी जॉईंट फॅमिली म्हणजे मी आता सेपरेट राहते सेपरेट आहे. आम्ही दोघच राहतोय बाहेरच पण जिथं जॉईंट फॅमिली आहे ना गावी सो तिथं तिला म्हणजे ह्या काकींनी एक घास चारला त्या आज्जीने एक घास. अंकलने एक घास चारला अस ति तीच निवांत असतय तीच्या खाण्यापिण्याकड नाही लक्ष द्यायला लागत जास्त
हूं नाही आम्ही कुठ पण जाऊ दे तो एक घास कोणं जरी तुम्ही कुणी दिलं इव्हन त्याच्या आजीने जरी खायला दिल ना ते घास पण खाणार नाही जोपर्यंत ते मी त्याला खा म्हणत नाही तोपर्यंत मी खा म्हटल तर स तो खाणार अस
ही ही ह नाय हिज कस असतय मम्मा तू मला चारू नको मला आत्तू कडन खायचय
अ हेला ज तर अजिबात पटत नाही त्याला पण आत्याय पण आता अजून त्याची कॉलेजलाये पण खेळतो खेळतो आणि मनात आल की नाही मारायच
ह हा हा हा हा
नाही नाही ही ह ही पण काय करते अ बघते थोडा वेळ खेळताना जर मग कुणाला तर चावायच मारयच करते त्यामुळे तिला मी जे तिज्या क लोक आहेत ते सोडून मी बाकीच्याकड तिला नाही सोडत
नाही सोडत हो भीतीच वाटते ना
तिझी आजी हा म माझी ननंद आहेत त्या पण कॉ त्यामुळ कस ती मुलगी एक एक मुलगीच अस वाट म्हणजे तिला त्या म्हणजे हिच्यासोबत ते खेळु खेळतात हा त्यामुळे ती निवांत मग माझ्या धाकट्या सासूबाई पण अगदी लहान बाळ सारखं तिच्यासोबत खेळतात त्यामुळे म्हणजे घरातले जे आहेत ते त्यांच्या व्यतिरिक्त मी नाही सोडत मग तिज
तवा भरपूर लोक आहेत ना आमच्यात तिथ पण कोण नाय सासू सासरे आणि नणंद म ते नाही कंफर्ट होत त्याला तिथ इथ कस आम्ही सारख फिरायला नेते त्याला खाली गार्डन आहे ना पोरांसोबत खेळायला मग तिथ गावाकड कुठल गार्डन? आमच्या सोसायटीत घर हे. मग ते बंगल्यांमध्ये कोणी? खेळणार मग त्यामुळे त्याला ते करमत नाही तिकडे गेल की मग अस बर वाटत आपल्या आपल्या घरात बरय म भांडी काढायला भांड्याच खूप ना ते
हा
म भांडी काढ हे कर.
हा
त्याचं खेळायचं.
हिला पण खूप नाद आहे ते भातुकलीच्या खेळातलं आपली सगळी भांडी भिंडी गॅस बीस चालू करून मम्मा मी तुझ्यासाठी मॅगी केले मम्मा मी तुझ्यासाठी चहा केले बघ आता पिऊन घे एवढासा कपात बिपात गाळून म्हणजे असं उगीच उगीच हा म्हणजे तिझं तिझं स पा तिला तिरक करणा गाळण्यान गाळणार रिकाम कप आणून देणार तिज तिज चालू असतय खेळ वगैरे खेळती व्यवस्थित
हा काय ऐकत नाही हा सुद्धा रडून धिंगाणा नाही तर मग आवाज बंद करायचा एवढं रड कायचं असं येड्यासारखं करून तसच आहे. म्हणूनच भीती वाटते पण घ्यायला घाबरतात आवाज पण करते मग मी तर एवढी घाबर लेले आम्ही डॉक्टरला दाखवलं की असय सेकंदा साठी आवाज का बंद करतो म्हणजे पूर्ण श्वास बंद करतोय तो हा म ते डॉक्टर म्हणले काही नाही त्याला राग खूप काय आणि त्याला कळून चुकलंय आता की, असे केले की आप आपल्याला त्रास होतं म्हणून हं म्हणून तर मनल काही नाही फक्त पाच वर्ष जरासं जपा म्हणले कारण की जास्त जर तो तसाच कन टीन्यू करायला लागला तर त्याला फिट्स येऊ शकतात. त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची की त्याला राग त्याला जास्त आणु द्यायचा नाय
बरोबर हा म्हण
लून घेतला ना रडायला चालू आता जरा कमी केलंय पण खूप अति राग आला ना म्हणजे त्याच्या म मनाविरुद्ध झालं मग नाही सोडत तो मला पण खूप जोरात. तिघानां करायचं. हम्म हम्म मग मला जायला भीतीच वाटते कोणाकडे जाऊ दे ठीक आहे. आहे घरात तर बसू द्या. उगीच असं काय झालं तर काय करणार मी त्याला ते डोस द्यायला नेलं होतं. पाचव्या महिन्यातल्या का काय? तिथं तचं केलंत त्या लस मी गव्हर्नमेंटलाच दिल्या होत्या त्याला तर ते तिथल्या नर्सने तर मला खूप घाबरवलं. मला हेला असं झालतं शाळेत कोण घेणार? मग ह्याच्यासोबत कोण खेळणार आणि ह्याला फिट्स येणार मला रडायला आलंच ते डोस ते डोस राहिला तिकडच बाजू ला मी रडायलाच लागले काय काय कोण म्हटलं आत्ताच्या आत्ता आपण एम डी डॉक्टरकडे आल घेऊन जायचं.
अ हा.
ते ला एमडी डॉक्टरकड नेल ते हसायलाच लागले. कायं म्हटलं, कोण सांगीतलेत? तुम्हाला असं कुठं लगेचं फिट्स येत असतात का म्हणलं आव नाही मला भिती काही नाही म्हणलं त्याच्या डोक्यात राग जास्त काय?
हा हो हो हो हो बरोबर एक एकजण कणी सांगता तर त्यानी खूप भीती वाटती. आणि मी पण पिढ्या ट्युशनकडे हिला नेत होते ना. त्यांनी सांगितलं कि हिज्या अंगात रक्त कमी आहे हिला घाम खूप येतोय. कुपोषित आहे. मग दुस सऱ्या शहरातल्या सासरीच्या एका पिलेट्रिशयन ला दाखवलं ते बोलले नाही.
हम्म हम्म असचं कायतरी सांगतात.
नाही तिचं रक्त थोडफार कमी आहे पण तिची ऍक्टिवनेस खूप आहे. म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे ती त्यामुळे डॉक्टर म्हणतात की ही कुपोषित वगैरे अजिबात नाही आहे.
हां बरं बरं ठीक हाय हां हां बाय